हा नमस्कार मस्त तुम्ही कश आात
ह मी पण छान जर आत्ताच जेवण झालं आणि जेवत अस त्यांनी आईचा आणि माझा सहजच विषाय निघालेला
हम्म
स्त्री शिक्षणाबाबत स्त्री शिक्षणाबाबत माझी आई पण कीर्तनकार आहे
हो का चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला घरातूनच मिळाल्या कीर्तन काय बोलल्यावर पण
हो हो मग त्यामुळेच ती मला स्त्री शिक्षणाच्या महत्त्व किंवा त्याबद्दल ज्या म्हणजे आता ती अ गाव गावात जाते ना कार्यक्रमाने मित तर मग त्यामुळे तिला त्या तशा व्यक्ती निदर्शनात येतात शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या किंवा न शिकल्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या किंवा असं तुम्हाला काय वाटतं श्री शिक्षणाबद्दल
स््री शिक्षण आहे आता जे आपल्या स्त्री शिक्षण जे आहे ते आपल्याकडे सुरू कोणी केलं पहिल्यांदा आईल्या पाहिनी आमच्या एक तकडे पण एक हा एक कू आनंदीबाई म्हणून ज्या होत्या लेडी डॉक्टर सावित्रीबाई फुले बरोबर हा सॉरी सॉरी
सावित्रीबाय फुले
हो अक्ष सावित्रीबाई फुलन दिी मी शिक्षण सुरू केले मुलांसाठी किंवा मुलांसाठी पहिली त्यांनी जी शाळा काढली मुलींसाठी
हो
तर ती शाळा ज्या वेळ का आढली त्यामुळे आपल्याना अभ्यासक्रमात प्रत्येक वेळेला गेलेली आहे की त्यांना अ लोक दगड मारायची शेण गोळ म फेकून मारायची किंवा ती एकच साणी जी असायची त्यांच्या अंगावर तर त
हम्म हम्म
धून वाळून पुन्हा तशच घालून जाई त्यांच्याकड दोन साड्या पण नव्हत्या. हा मग त्या अश्या अशा म्हणजे त्यांनी एवढ त्रास सगळा करून मुलींसाठी जे शिक्षण सुरू केले तर, त्याच्यासाठी आपण त्यांच म्हणजे महिला पण त्यांच ऋणीच राहिलं पाहिजे आयुष्यभर, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सुरू केले शिक्षण त्याचा गैरवापर पण होताना दिसतो. आपण गैरवापरला म्हणजे आजकाल कसं त्यांनी मुली अ समाजात म्हणजे जे स्त्रियांना स्थान होत. ते एक वेगळ्या पद्धतीने त्यांना मिळाव. त्याच्यासाठी त्यांनी सुरू केलं पण आजकाल स बघाल तर स्त्रीकडे बघ पण म्हणजे एक च आहे. कि, हा म्हणजे कस आहे. बोला बोला बोला. नाही दृष्टिकोन बदललेला आहे म्हणजे कसं पहिल्या गोष्ट म्हणजे स्त्री ज ही स्त्रीच असते. इथून तिथून कुठे गेली जरी किती तिने शिकली किती जरी भाषण झाली किती जरी, पुढ हा तर तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळाच आहे. ट आपमी झालेत तर आपण आपलं घर बनवतो. त जर का एक स्त्री शिकली सुशिक्षित झाली तर तिचं अख्खं कुटुंब त सुशिक्षित अस बनवते किंवा त्यांना संस्कार देते. अअ हा ज्ञान देते आर्थिकदृष्ट्या सक्षम होते सगळं करते ती. पण काही वेळा अशी उदाहरणं बघायला गेलीत की, त्या कमी पण मानायला लागल की, कुटुंबात शिकलेली आली बाई तर मग तिच्या घरात दुसरं कोण सासू शिकलेले नसते का न नसते का मग त त्या व ती तिचा इगोच वेगळा वाढला जातो की नाहीी मी शिक शली आहे म्हणजे जो दृष्टिकोन आहे की ति घर हे बदलं पाहिजे. आपलं कुटुंबासाठी काही केलं पाहिजे तर तो बदलून त्यांचा तो इगो येतो तिथे,
हा म्हणजे त्यांची
हॅलो हॅलो
त्यांबद्दलडे पाहिजे म्हणजे त्यांनी हॅलो! म्हणजे त्यांनी त्यांनी सावित्रीबाई फुल्या टला पाहिजे की त्यांनी स्त्री शिक्षण हे समानतेसाठी माझ्या बरोबर ही पण तितकीच पुढे आली पाहिजे म्हणून, त्या दृष्टीने तिने वापर केला जर त्यावेळे सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी जर असंच केलं अस मी शिकली आहे माझ्यापुरं माझ्या कुटुंबापुरतच जर ठेवलं असत तर, आज आपण जे फोनवर बोलतोय किंवा आपण आज ज्या अधून एकीकडे जातोय. आज कल्पना चावला झालं. अ आता माग एक सिंदूर ऑपरेशन झालं त्यामध्ये इतके सुंदर उत्कृष्ट दोन स्त्रियांनी कामगिरी केली. एक कुरेशी आणि मापकरा मला दुसरीचं नाव आठवत नाही ह्या वेळेला.
हा
पण म्हणजे आज ही स्त्री शक्ती आपल्याला इथं दिसली नसते आज नासामध्ये जो मंगळ ग्रहावरती. जे हे सोडल्या गेलं होत यान हो नाही मंगळ ग्रहावर. ते यान भारताने स सक्सेस वि रित्या यशस्वी रित्या तिथपर्यंत पोहोचवलं. त्या तर ती या निर्मितीपासून ते तर यान तिथपर्यंत पोहोचवण्यामध्ये. सर्वात महत्त्वाची जर भूमिका असेल तर ती स्त्रियांची होती त्या स्त्रियांचं कौतुक स्वतः. मान्य आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे. म्हणजे इतकी सक्षम फ्री.
ते मी स्त्री म्हणजे फक्त यांनाच प्रत्येक ठिकाणी. महत्त्वाची भूमिका बजावते. कुठल्या क्षेत्रात स्त्री नाही स्त्री पायलट आहे ती आय ए एस ऑफिसर आहे ती कलेक्टर. आहे म्हणजे डॉक्टर आहे वकील आहे.
हम् हम हम्.
फिरत किती सक्षम झालेली आहे. की वकील पण आहे ती श्री की माझ्या ओळखी जे मी बघते ती जी श्री वकील आहे डॉक्. तरी काही अशा स्त्रिया आहेत की त्या घरातल्या. त्याच्यावर सहन करतात म्हणजे समजा नवरा ड्रिंक करून येतो.
हो हो.
तर ज एक समाज समाजाच्या भीतीने बोला किंवा त्यांचं जे काय स्थान आहे समाजात. त्याच्यामुळे बोला की त्या बोलायला तयार नाही आहेत त्याच्याबद्दल पण. अन्याय सहन करतात.
सांगू का एक तुम्हाला अ माझ्या बघण्याततलंच. उरण माझी स्वतःची मैत्री त असच अत्याचार सहन करते. जवळपास सात ते आठ वर्ष झाले तिला घरामध्ये खूप त्रास आहे तिच्या. नवऱ्याचा ती सहण करते आणि आता. त्याला ड्रिंक वगैरेची सवय नाही फक्त त्या व्यक्तीला प्रचंड राग आहे. हे आम्ही स्वतःही बघितलेलं आहे आणि स्वतः म्हणजे आता आमच्या जवळ असल्यामुळे आमच्या बघण्यात येत. तुम् इतका अत्याचार किंवा. इतकं हे अत्याचार सहन का करते. तर ती एकच सांगते की मी माझ्या मुलांसाठी कारण दोन मुलं आहेत त्या मुलांसाठी. मी हे सहन करते मला असं वाटतं आज ना उद्या ही व्यक्ती चेंज होईल.
एक आहेत एक डॉक्टर आहे लेडी. नवरा डॉक्टर आहे पण त्याच सारखं अफेअर इकड तिकडे अफेअर.
हम्म हम्.
सहा वर्ष झाली दोघ एका बेडरूम नाही बतात कुल्या फंक्शनला. बातेण. काप वगैरे सगळ्यांनाच माहिती होणार तर ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती. ते तर मी त्या लेडीला म्हटलं की बी एम एस जर डॉक्टर आहेत. तुम्ही बाहेर प तम्ही काहीतरी करू शकता. माझ्या मुलासाठी एक मुल हा माझ्या मुलासाठी मी सण करते. अरे कशाला जर मुलासाठी जर करायचंय. तर बाई भांडी घासून पण एकखेरीचा नवरा मेलेला असतात तर ती भांडी. मुला कपडे शिवून आणि तुझ्याकडे तरला तू डॉ. तर आहेस त कुठरी क्लिनिक ओपन कर हा. तिच्या घरचं पण बॅकग्राउंड पण बघाल तर पॉलिटिकल आहे चांगलं म्हणजे तरी. ती जी लेडी मी बघते ती आठ दहा वर्ष माझे तिी ओळख आहे पण गेली सहा वर्ष मग त्या दोघांचं कॉन्टॅक्ट तिकड जय उद्या तिकडे असं चाललेलं असतं आणि आरामात आहे आणि म्हणजे जस कस की फक्त घरात मिळते ना तो सगळ आणून देत. नोकर चाकर आहेत कामला हा सगळं आणून द. ते त्या मुलाला बघायचं नाही राहायचंरे काय एवढीच भूमिका घेऊ ती गप्. म्हणजे आपल्या त्या ज्ञानाचा. उपयोगच काहीच नाहीये ना उपयोग की निरंताला विचाराव. मुलाच आपलं एक व्य स्वतःच अस एक स्थान आहे ना तू कर ना निर्माण सोडून देणं नका सोडून नको देऊ
मुद्दा हाय येतो नाह तो मुलगाही त्या वडिलांकडन काय घेणार? बरोबर आय की नाही आज ज जे जे वडील वागताय त ते डोळ्यांनी बघतोय ना वो. कि हे बघा एका आईला किंवा एका स्त्रीला त्या नवरा ज्या वेळेला इज्जत किंवा प्रेम आदर देतो ना त्यावेळे बाकीचे लोक देतात समाज त्या वेळेला देतो ज्या स्त्रीला तिचा नवरा आदर देईल त्या स्त्रीला
त्या आदर आणि प्रेम हे महत्त्वाचे आहे नवऱ्यानी हा बायकोला आदर दिलाच पाहिजे स्त्रीला जर उद्या कोणीही असू दे बहीण असू दे कि आपली आई असू दे बहीण असू दे घरातली कुठलीही स्त्री असू की तिला आदर जर दिला तर त्यो तो पुरुष अस तो किंवा त्यो ती जी व्यक्ती असलं कोण तर त्यांच आ खरं आपण बोलतो खरा मान सन्मान जो असतो तो त्या वेळेला त्यांना मिळतो पण ह
ज्या वेळेला तिला एक पटीने मिळते ना तर स्त्री ही दोन पटीने समोरच्याला देते. पुरुषाने जर तिला प्रेम आदर- - जर दीला ती ती त्याला आईसारख जीव लावते काही क्षणापुरती ती बायको असते पण अगदी आईसारखं ती त्याला जपते हे खरोखर वाखाणण्या जोग आहे.
वाखाणण्याजोग आणि कसाय ते का लेख होत बघ काही न स्त्री स्वा तंत्र्यम अहर्ती म्हणजे हे कोणी लिहिलेले आहे म्हणून लिहिले आहे मनूने लिहलेल आहे आणि लिहिणारच जो मणू होता तो पुरुष न शेवटी म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य त्या काळात पण नव्हत आधी पण नव्हत आणि नंतर पण नाही अजून एक अजून एक मुद्दा आपण त्याच्यापेक्षा जर वेगळा बघितला तर जे काय आधोगती झाली की रामायण असू दे महाभारत असू दे इव्हन शिवयांचा इतिहास बघितला तर त्या पाहिनी पडलं म्हणजे ह्या सगळ्याला कारणीभूत
हो हो हो. म्हणजे क्रा बघा क्रांती पण करणारी पण तिचे. आणि आ -धोगतीला नेणारी तीचाय म्हणजे म्हणजे अस मला म्हणायचाय ती स्त्री खरच अ स्त्रीमध्ये अ शांती अशांती या दोन्ही श शक्त्या जसे लक्ष्मीपणे आणि अलक्ष्मी पणाय. त्या स्त्री मध्ये.
म्हणून म्हणते ते कसं आपल्यातले उपजत काही गोष्टी आता मनाला पटातात काही ना पटत नाही नाही मी शिकले म्हणजे मी काय केले नाही माझा - - शिक्षण आहे मग मी कशाला घरातली काम करू म्हंजे अस पण आहेत हा किंवा काही कुठल्या देवाधर्माला वगैरे जातात काय करतात तिकड जाऊन वेगळ करतात इथे घरात येऊन
वेगळं
कोणी वाग उपयोग काय आहे आपल्या ज्ञानाचा जो काही उपयोग आहे तो आपण मलत आता ज्ञान वा वा वाटल्याने का वाटण्याच ज्ञान बडतय. पण ते त्यांना हा तर तस न करता आप पण जर संकुचित वृती ठेवली ठीक आहे झाला का वेळ?